हा ताई कशा आहेत?
हा हो मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात?
मी पण खूप मजेत.
ओके, झालं जेवण?
हो आवरलं सगळं.
अच्छा!
हम्म!
हम्म, माझं पण झालं आवरून.
हम्म बरं!
हम्म काय बोलतय पाऊस पाणी काय चाललंय?
एकदम मस्त इकडे मागच्या आठवड्यात पूर येऊन गेल. आता जरा शांतता आहे हो. मुंबईला कसं आहे वातावरण.
आमच्या इथं पण आलं होतं जुलै स्टार्ट झाला त्याच्या एक दोन तारखेलाच. तीन चार दिवस भरपूर पाऊस पडला इकड पण काही ठिकाणी पाणी साचलं वगैरे होत काही ठिकाणी तीन चार दिवस लाईट नव्हत, प्यायचे पाणी नव्हते, हो प्रॉब्लेम झाले होते. काही ठिकाणी होत जिकड सुविधा उपलब्ध आहे तिकड सगळ्या गोष्टी फक्त ज्या काय काय काय ठिकाणी साचलं होतं.
अच्छा हम हम.
हो असं.
मुंबईमध्ये सगळ्या जास्त म्हणजे असं प्रसिद्ध काय आहे की तिथे, ट्रिपला वगैरे असं येऊ शकतं.
प्रसिद्ध म्हटलं तर तसं इकड बघायला भरपूर एक काय गेट गेट वे ऑफ इंडिया आहे, हजी अली आहे, महालक्ष्मी लक्ष मंदिर आहे, आणि मरीनड्राय आहे. अजून असं भरपूर आहे तर मुंबईच म्हटलं त इकडं मेन मुंबईची लोकल फेमस आहे. मु लोकांना. हा लोकांना ट्रेननी इझिली येण्या जाणं करावं लागतं. म इझिली होतं ते, त्यांना ऑफिसला जाण्यासाठी लांब लांब ठिकाणी इझिली पोहोचतो ना आणि फास्ट असं बसने वगैर वेळ लागतो.
हो ना पण आमच्या सारख्याला तर आमच्या सारख्याला लोकल तर जाणं शक्यच नाही कारण सवय नाही‌.
हा काही काला सवय नाही पण ज्यांना सवय आहे ते लोक जातात. आता आता आता जरा लोकसंख्या भरपूर झाली आहे त्याच्यामुळे ट्रेन मध्ये भरपूर गर्दी असते चढूच शकत नाही पहिला पहिला मध्ये दुप तरी एवढी नसायची पण आता दुपारी पण असते. आणि सकाळी संध्याकाळ तर बापरे खूप डेंजर तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले अस ल नाही‌
तेच तर व्हिडिओ बघितले म्हणूनच म्हटलं शक्यच नाही आप आपल्याला.
हा. मी आता तुम्हाला रेल्वेच थोडं माहिती सांगते मला जे माहिती आहे ते, ते ह्म्म्मु हे मुंबई रेल्वेच्या दोन विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एक मुख्यालय आहे. आणि एक मुख्यालय चर्चगेटच इकड आहे.
हम हम.
हा आणि मुंबईची जीवन रे षा मानली जाणारी मुंबई. उपनगर रेल्वेच्या तीन विभागात विभागले जाते पश्चिम मध्यम आणि हर्बल. अशां ते तीन, ते रेल्वेचे तीन आहेत ना, ते तीन विभागात जाते पश्चिम मध्ये टेमने हार्बल, तीन लाईनी असतात त्याच्या
अच्छा!
हा, आणि त्याच्यामध्ये ना दोन हजार सात मध्ये रिसर्च केला होता. की तब्बल त्रेसष्ट लाख लोकांच्या सेवा पुरवल्या, गेल्या होत्या. मुंबईमध्ये, लोकलमध्ये त्रेसष्ट ला लोक पनला असं येण्यांजणं केलं होतं.
अच्छ, अच्छा! बापरे!
आणि ते कस नाही मी आता नाही करत, लग्नाच्या आधी करत होते. लग्न म्हणजे लग्ना च्याआधी एवढं नव्हतं माझं, कसं कॉलेज वगैरे जवळच होत. कधी एवढं नाही जॉब पण, केला जवळच होता, रिक्षाने बस इज वगैरेये, पण अस कुठं फिरायला वगैरे जायचं म्हटलं लांब, तर मग ट्रेन लोकल वगैरे जातो. ते दुपारच्या टायमाला जाते.
अच्छा! आणि मुंबईला अ शॉपिंगला म्हणजे कुठे कोणते, कोणते, असे मार्केट आहेत, मोठे मोठे असं ऐकून की खूप असतं म्हण तिथे छान
शॉपिंगला हा, ते आताम्म काहीतरी बोलतात ते मला, पण आता अटवाना नाही एवढं, मी मो ती इकडअलीकडंच करते शॉपिंग, तिकडं कधी माझी आत्या मेन मुंबईमध्ये राहते, मी जरा, अलीकडे आहे, त्या हा, त्यांच्याकडे गेल्यावर, मग तिकडे शॉपिंग करते, ते काय तिने कुठलं तरी नाव सांगितलेलं मला, ते एवढं आठवाणय. प्रॉपर, पण बघण्याचे ठिकाण, एवढं माहती आहे मला प्रॉपर. तुम्हाला सांगितलं चर्चगेट, हाजी अली, ताज हॉटल.
आणि बीच, बीच कोणते कोणते म्हणजे, ते जुहू जुहू, गिरगाव वगैरे असं, ऐकून ये फक्त, कधी गेलो नाहीे तिथे, हम हम.
जुह बीच ये, गिरगाव बीच ये, खूप सारे बीचेस आहेत.
गणपतीच्या वेळेस तर खूप मजा येते, ना मुंबईला आणि
गणपतीच्या वेळेस, ते लालबागचा राजा असतो ना, गणपती.
हो.
तिथलं दर्शन मिळतच नाही.
हो ना
अ खूप खूप म्हणजे, खूप गर्दी असते. हा, मी एकदा, लग्नाच्या आधी मी एकदा गेले होते. आमचे सगळे अ फॅमिली मधले मिळून, माझे बहीण भाव वगैरा, मावशीचे का मुलं आम्ही, मुलं मुलं गेलतो, मुल-मुली अशे सगळ्या बहीण भाव वगैरे गेलो रात्री, म्हटल रात्री गेल की, लाईन लावाला ते दर्शन भेटेल म्हटलं रात्री लागल्यावर, संध्याकाळी निघलो किती दीड तास लाईनीत उभं राहिलय नंबरच येईनाय चार, चार लाईन आहे आणि खूप मोठ्या मी फर्स्ट टाइमच गेले होते ते मला काही जमलंच नाही मग अर्ध्यातूनच निघून आलो आम्ही म्हटल नंतर करेल परत कधीतरी मग आजूबाजूचे गणपतीचे दर्शन केलाय
ह, ह म्हणजे मी अजून एवढं मुंबई मी बघितलीच नाहीये असं फार कधी तरी परीक्षा वगैरे काही असेल वगैरे तेव्हा सेंटरला आलेल तेवढं बाकी एवढ
तुम्ही हे
हे बघितलेलं आणि मुंबई
हे तुमचे नातेवाईक वगैरे कोण पण नाही काही
नाही कोणीच नाही तिकडे कोणीच नाहीये त्याच्यामुळे असं कधी प्रसंग नाही आला म्हणजे तिकडे येण्याचा एवढा फक्त परीक्षा वगैरे काही असेल ते पण लग्न च्या अगोदर त्यासाठीच चालूय बघा
अच्छा नाही इकडं आहे आणि इकडं वेस्टर्न लाईन ला असं गेलं ना तिकड वसई आहे वसई ऐकले काय नाव कधी तुम्ही? हा वसई, वसईचा बीच
हो नाशिक कडून वसईला डायरेक्ट बस पण आहे
तिकडं हे बीच आहे ते सॉरी तिकड हा बीच पण आहे आणि एक किल्ला पण आहे पोर्तुगीजचा तुम्ही बघितला का काय इकडें आलतं का वसाईला
नाही कधी आलेच नाही तिकडे
नाही मी बघितला होता मी बघितलंय वसईचा किल्ला आहे तो पण खूप छान आहे पोर्तुगीजचा आहे हो खूप मस्त आहे बघायला छान वाट आणि तेिथून जवळ काही अंतरावर बीच पण आहे एक आणि त्या बीचवर तर गर्दी काहीच नसते तर मुंबईच्या बीच मध्ये खूप साऱ्या गर्दी असतात पण तिकडच्या बीच वर अजिबात गर्दी नसते हा कमीच लोक आहेत ते जास्त लोकांना माहत नाहीत तिथले
हो का
जे वसईमध्ये राहतात त्यांनाच माहिती इकडच्या लांबच्याना जास्त
माहित नाही कधी आलो प्रसंग आला तिकडे येत तर नक्की जाईल मी
हा नक्की या इकड बघायला छान आहे आणि वसईमध्ये ख्रिश्चन चे कास्टवाले जास्त आहेत बाकीच्या इतर धर्मी मधले पण आहेत पण ख्रिश्चन लोकांची संख्या जा
अच्छा
जरा जा असे मोठमोठे बंगले टाईप ते बघायला छान वाटतात
हो ना
त्या बीचच्या रोडलाच असतात त्यांचे पूर्ण ते
आणि मुंबईला पावसाचं कस आहे म्हणजे खूप खूप जास्त असतो पावसाचं कसं असतं तिकडे?
पावसाचं आहे आता आता जरा चांगलं आहे एवढं काही नाही आता फक्त हा जुलै महिना स्टार्ट झाला त्याचवेळेस चार पाच दिवस भरपूर पाऊस पडला होता. त्यामुळे सगळे ऑफिसवाल्यांना शाळांना सुट्टी दिली होती आणि मग त्याच्यानंतर तर मग आता प्रॉपर थांबलंय आता ऊन पडलेय. खूप दिवस झालं आता आज सकाळी मगाशी थोडासा येऊन गेला आता होईल परत. चालू एवढा अजून चालू नाही झाला.
आणि तिकडे गरम पण खूप होत होत ना त्यामुळे असं कधी यायचीच म्हणजे यायची खूप इच्छा आहे पण ते आमच्या सारख्यांना तिकडची गरमी सहनच नाही होणार ती
अ हा गरम गरम भरपूर हे. इकडे जे राहतात त्यांना कशी सवय झालेली अस ते त्याच्यामुळे त्यांनला त्यान्ला एवढं काही नाही वाटतं पण बाकीचे जे बाकीचे आलेले असत गावावरून देशातून काय वेळेला त्यांना जरा सहन नाही होतं गरम होतं आता आमच्या पण नात्यातले आहेत. जे गावी वगैरे राहतात. सुट्ट्यांमध्ये येतात. तर खूप हे करतात बापरे किती गरम होते. कशे राहता तुम्ही किती गरम होते असे बोलतात. ऍटलिस्ट पुण्यावाले पण पुण्यामध्ये माझ्या नातेवाईक आहेतं खूप सारे ते येतातं लग्नासाठी आले होते मागच्या वेळेस तर संध्याकाळी लगेच गेले. बोलतात नाही बाबा मी नाही राहू शकतं मला कसतरी होते बोल तात पुण्याला तरी जरा वातावरण चांगलं आहे बोलतात ते पण इकडं नाही हम्म, असं आहे.
चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं बोलू पुन्हा आपण परत.
हो हो.
ह चालेल ओके हो.
हा मी पण मला पण तुमच्याशी बोलून छान वाटलं.
हो हो हो हो चल